हॅलो! नमस्कार! नमस्कार! हा म हो हो, काय कस काय तुम च पाऊस पाणी काय म्हणतय भरपूर पाऊस. करतय का तुमच्याकडे, हम्म. हो काल रात्री हा आमच्या. खूप पडत आत्ता जरा थांबलाय थोडा.
होण अस्ला उशिरा सुरू झाला.
आवाज जरा हे झाला मध्येच जरा आवाज थोडासा. मध्येच ब्रेक झाला हा हा आता आला मध्येच जरा ब्रेक झाला आवाज, हा.
हा हा.
त्यामुळे हो पावसामुळे चिकचिक-चिकचिक आणि जावं असं वाटत नाही मग. कंटाळ येतो जरा असं पण होत. पण बाहेर गेल्या अशा वस्तू घरात येत नाही तसं पण होत घरात येणार कस मस.
खरंच हे ना. काही करायचं म्हटलं की सगळं पाहिजेच भाजी वगैरे तर त्या.
त्याशिवाय नाही काय म्हणजे घ्यावा घ्यायला जायलाच लाग.
आवच लागत खरंच आहे ना.
आणि किती आणून तरी ठेवायचं ना ते पण प्रश्न पडतो. काय काय लक्षात ठेवून आणायच अस होत ते. हम्म.
या दिवसाचं ना जास्त साठवलं
हम्म हम हम ह.
ती लागते ग वाटत ते आणायला पण. हो ना, काय
काय बनवता तुम्ही बस तु वगैरे काही आहे. तुमची आवड, तुमची आवड वगैरे काय? हम्.
मला गाण्याची आवड आहे.
आवाज परत ब्रेक झाला कुठ तरी दुसरीकडे गेलात का आवाज परत हे झाला.
हा येतोय आता?
हा मध्येच जातो मग हा आता येतोय एक्सा कुठे त्या हल्ल्यावर काहीतरी होत बहुतेक असावं-असा.
थोडीशी जागा हे झाली का, चेंज हा जरा हालाय. पण नाही एका जागी बस
हा हो नाही तर हा ब्रेक होतो हा म्हणजे हे नीट काही येत नाही आवाज, बाकी काही नाही, म्हटलं हा नवीन, हे काय तुमच आवड निवड, वेगळं काय? म्हणजे हे बनवता वस्तू वगैरे, का काय अस आहे का कसला छंद वगैरे?
काही वस्, छंद मला आहे गाण्याचा ए आणि आता चालू आहे थोडस काहीतरी क्लास वगैरे करायच चाललंय ए, आहे आपल्या सत्कर्मावरच येतय आता फुलांचं वगैरे
हो हो हो नवीन आलंय हो हो हो बरं. त्या माध्यमातून जरा, हा, नवीन नवीन काहीतरी माहिती पडत, हो हम्म, गाणी म्हणता वगैरे का तुम्ही? असं म्हणजे कधी कधी असं आवड
हा, आवड आहे, मी चार परीक्षा दिलेल्या गाण्याच्या. पण नंतर काही झालं नाही आता, लग्न झाल्यावर मुलं झाली तर, काय
राहतं ते, हम्म हम्मम्मम्म हम्म हम्म हम्म हम्म कधीतरी आपल्या आवडीनुसार पण केलं पाहिजे.
हो, खरंच ए, खरं ए, हा हा आता तेच चालू ए विचार थोडा थोडा करेन काहीतरी, तुम्ही काय करता?
शिवणाची आव म्हणजे ख खण फॅब्रिकच्या वस्तू वगैरे बनवते ते काय काय, ते चालू असत माझ, ते आवडतं मला, हा म्हणजे अक्तुअली हॉबी ए आणि हॉबी प काय विकतीला केला तर चालतंय म्हणजे ते पण असं दोन्ही, अ एवढं करून तरी काय करणार ना अस पण आहे, आवडतं मला नवीन नवीन काहीतरी बनवायला असतो.
चांगलं ए ग, चांगली गोष्ट ए ना मग काय?
आणि आता सणावाराला लागतात ना, हा हा, म माईंड हे होत आणि आता सणाच्या दिवसात जरा असत, काय काय लागतात ना वस्तूपण गणपतीच्या हिशोबाने वगैरे, काय नाय, श्रावण महिना पण येतोय. त्याच्यामुळे लागतात काही ना काही ते वस्तू तसं मला नाटक पण आवडतात बघायला, नाटक आवडतं बघायला. ती बघते मी बऱ्याच वेळा, हम्म.
हम
आता थिएटर्स उपलब्ध ए आणि नाटकं लागतयत म्हणून शक्य ए, नाहीतर काय? पण आवड आहे बऱ्यापैकी आणि बरीचशी बघितली पण म्हणजे बघ तेच मी लागली चांगली की असं आहे, आवड ए.
मी बघितली मध्ये पण आता जायच एवढ्यात तर काही झालं नाही नाटकं आणि पिक्चर बघायला वगैरे पण असं नाही होत आता हल्ली.
हम्म, हम्, कोणती नाटकं नवीन लेटेस्ट कोणतं बघितलं तुम्ही नाटक?
हम्, नाही एवढ्यात तर नाहीच म्हणजे जवळजवळ आठ दहा वर्ष झाली मी नाटकच नाही पाहिले, हो
शमरात किती बघितली बापरे इतकी वेडी ए. आमच्याकडे गेल्या वर्षी पासून एक जॉइंट झालेली योजना आहे आमच्याकडे अशी, की बारा नाट असतात वर्षभराचे पैसे भरायचे, बारा नाटक ते लोक दाखवतात. त्या ह्याच्यात मी बारा नाटक तशी बघितली आणि आता या वर्षी पण सुरू पण काय झालं माहिती, काही मी अशीच पर्सनली अशीच पाहिली होती आणि ह्याच्या पण ते आहेत असं होत की रिपीट होतात. कधी कधी असं पण होतं की नाटकं परत पण होतात. आता आज पण आहे नाटक बघायचं कुटुंब कीर्तन छान आहे नाटक. मी पाहिलंय पण या योजनेत परत आलंय ते म्हटलं हरकत नाही चांगलंच नाटक आहे परत बघितलं म्हणून काही नाही.
किती भरायचे असतात त्या योजनेत म्हणाल्या?
त्याच ना चार हजार दोनशे होते या योजनेचे आ हां तर आमच्याकडे दोन तीन स्कीम लोकांचे आहेत तशी मंडळ टाईप आहेत. तर तुम्ही भरू शकता म्हणजे कसं महिन्याला एक नाटक असतं. आपल्याला ते हां आणि आ इथली वेळ पण बरी आहे चार वाजताची म्हणजे बरी पडते ना खूप उशी उशीर झाला की यायला घरी पण हे होत त्यापेक्षा चार वाजताची वेळ मला हां बऱ्यापैकी वाटते एवढा उशिरा म्हणजे ना मग काय रिक्षा बिक्षा काय मिळणं पण कठीण जातं मग ते उशीर कधी कधी ना नाटक लांबल तर मग खरं म्हणजे अ अपेक्षित असत आठ साडेआठ ला सुरू झालं ना ते अकरा साडे अकरा पण वाजतात कधी कधी मग ते जास्तच होत ते त्याच्यापेक्षा कसं चार वाजता अगदी हां जास्ती जास्त सात पर्यंत जास्तीत जास्त सातपर्यंत ते आटपतच आटपत. अगदीच काही कारणाने उशीर झाला तरीदेखील आवाक्यातला वेळ असते आपल्या घरी येण्याची वेळ म्हणजे बऱ्यापैकी आवाक क्यात असते.
तर कमीत कमी आठ जास्तीत जास्त असं येऊ शकतो व घरी आपण.
ह ते बरं पडतं अतिउशीर झाला की मग खरंच आणि आपल्यात अस काय ओळखीचं इतकं कोणी नसतं आपण असंच एक टेच असतो ना बऱ्यापैकी म्हणजे जाऊन जाऊन ओळखी होतात. पण अस हां म्हणजे अ ग्रुपने वगैरे काही लोकं येतात पण मी तरी आता एकटी जाते तर एवढी काही ओळखी नसतात ना! तर ते जायला ययाला पण थोडसं हे होतं जरा बाकी काय नाही. हम्म हम्म हम्म हम्म, हम्म हम्म हम्म हम्म. नाही थोडी झालं तरी पण जरी ओळखीचं झालं तरी तो आपल्या भागात राहणार पाहिजे ना नुसती ओळख काय उपयोगाची हे पण असतं ना काही, त्यावर पण अवलंबून असत. हम्म आता काय फॅ क्टर इकडे असल्यामुळे कोण कोण पण येतात ना कुठून कुठून आजूबाजूच्या एरियातले लोकं पण येतात असं पण अस त ना ते आणि मोस्टली सगळे रिटायर झालेली लोकं असतात. म्हणजे ज्यांच्या नोकरी नाहीये किंवा रिटायर झाले आहेत आता आरामदायी जीवन आहे. अ हॅलो हॅलो म्हटलं असं आरामदायक जीवन आहे रिटायर झालेले लोकं जास्त येतात असं या नाटकाच्या याला वगैरे असं म्हणजे मी बघित ले ते क्राउड कस असतो जास्त
म्हणजे वेळ जात त्यांचा वेळ जात नाही मग बरोबर आहे हे असं जरा केलं की
हल्ली पिक्चर पेक्षा मी म्हणेन नाटकच छान छान लागत तात तर मला माझं मत आहे खूप चांगली चांगली नाटकं म्हणजे प्रशांत आंबले आहे प्रशांत आंबलेचं पण नाटक आहे बऱ्यापैकी पण या स्कीम मध्ये ना खूप हायर लेव्हलची नाही दाख वत अशी अशी म्हणजे मिडल स्टाईल ची दाखवतात म्हणजे आता प्रशांत आंबलेची वगैरे अशी तर हाय फाय हाय आहेत ना. हायफाय म्हणजे त्याच हे मोठं आहे आवाका मोठ आहेत तशी एवढी नाही दाखवत म्हणजे असं मिडल हेची दाखवतात म्हणजे साधारण ऍक्टर्स ची असतात ती दाखवतात ते अस अस असं थोडस तरी पण हे पहिल्यांदाच नाटक हां ते बरं पडतं हे कुटुंब कीर्तन पण ह्यांचच आहे प्रशांत आंबलेचच आहे. हां म्हणजे हे अ फाउंडर तोच आहे म्हणजे बनवलाय तसंच आहे फायनान्स असच आहे त्यांच्या हां फाउंडेशन तर्फे आहे त्याच्यामुळे जातो वेळ तसा, हां ओळखी होताात थोड्या बायकां च हां ग्रुप बनतो असं होत. मी हां याची माहिती मला एका ग्रुपमधूनच मिळाली एका बाईने सांगितलंय असं असं असतं. आणि त्यात मला आवड म्हणजे काय चांगलंच जुळलं ते असं झालं म्हणजे मग दुधात साखरच पडली. अजूनच असं झालं ते काही काय एवढं कुठे माहिती नसतं ना काय काय गोष्टी, की कुठे काय असतं कधी कधी असं होत ते
बरोबर आहे.
मला काय पिक्चर वगैरे मूवी आवडतात कोणत्या अशा नवीन लेटेस्ट कोणती?
आता हे मुलं बघतात ते काय वेब सिरीज वगैरे त्यांनी लावलं की आम्ही ते बघतो.
हो हल्ली ते आहेत ते नेटफ्लिक्स बीटफ्लिक्स येत त्यामुळे घरातच बघता येतात, हो पण नाटकं कशी असतात? थेटर मध्ये जाण्यात मजा असते ती लाईव्ह बघण्यातच जी आहे ना गंमत ती अ ती नाहीये त्याच्यामध्ये इतर गोष्टीत नाहीये हम्म हम्म हम्म हम्म
तर मुलांमुळे काय जाणं होतं नाही त्यामुळे घरातल्या घरात काय लावतात ते तर बघतो आम्ही ते पण
हो हो हो ते आणि ते काय सगळ्यांना एक एक त्याने जरी घेतलं की बाकीच्याना पण ते सबस्क्राईब केलं क बघता येतं तेच कोणालाही फोन नंबर टाकला की काय कोणालाही बघता येतं त्याच्यामुळे काय प्रश्न नाही. हां आणि मोठ्या टीव्हीवर काय थिएटर सारखंच अनुभव येतो आपल्याला नाही का हम्म हम्म
मुलांमुळे आमच हल्ली बाहेर जाणच बंद झालंय वेबसिरीज
हो हो ती आता पावसाच्या दिवसात चांगलं आहे. हो पावसाच्या दिवसात बरं आहे बाहेर जाता येत नाही ना पावसाच्या दिवसात त्याच्यासाठी बरं आहे.
तर अस सगळं अंधार करून असं घरातच छान बसायचं सगळं आवरून आणि काही टेन्शन नाही.
अ काय म्हणतात ते खा-खायच जाया ते एका दाखवतात तसं हम्म हम्म हम्म.
ची गरज नाही तेही छान वाटतं.
हो आता हाच विषय आपण परत हे करूयात. तुम्ही तो कॉल लावा चालेल, हम. बंद करते हां.
ओके, हा.